हॅलो! काय कराल्यास?
काय नाही बसलोय बघा, बोला की,
आवरलं घरातलं?
होय! आवरूनच, आत्ताच बसलेलो काय करायला तुम्ही? हॅलो! हॅलो!
हा! मला ती रेसिपी हवी होती?
मिसळची का!
हा!
बरं, बरं, सांगतो की,
हा!
अ, तरी अंदाजे किती लोकांसाठी करणार आहेसा काय?
एक सहा लोकांसाठी करायची आहे मला,
हा, चालते की, मग
मग मटकी किती घेताय का?
मटकी साधारण तीस रुपयाची लागेल. अंदाजे, त्याच्यात अ तीस रुपयाच्या मटकीत तुम्ही चार बटाटू चालतील तुम्हाला
हा!
मग कुकरमध्ये सुरुवातीला थोडं तेल घाला आणि बारीक चिरून कांदा घाला त्याच्यानंतर ते मटकीचे मोड धुवून त्याच्यामध्ये टाका आणि बटाटोचे दोन दोन भाग करा त्या आणि त्या अं म
चका
नाही नाही सोलून नाही घ्यायचे आहे तसे कट करा आणि त्यात टाका. त्याच्यानंतर थोडेसे मीठ आणि थोडेस हळद टाका त्याच्यात आणि अं एक दोन तीन कप पाणी ओता त्याच्यात आणि ते शिजत ठेवा. त्याच्यानंतर त्याच्या दोन तीन शिट्या द्या. अ एक चार कांदे आणि दोन बटाटे घ्या. आणि ते मीडियम साईज मध्ये कट करा आणि ते फक्त तेलामध्ये शालो फ्राय करून घ्या आणि बारीक चिरलेले खोबरे ते पण थोडेसे असं लालसर होईपर्यंत भाजून घ्या.
मसाला पूर्ण भाजून घेऊनच करायचा काय
हो होय मसाला पूर्ण भाजून घेऊनच करा कारण त्याचा उगरटा असा स्मेलस यालाच हा वास येतो त्याचा उगरट मग त्याच्यानंत तर ते खोबरे पहिल्या आधी बारीक करून घ्या तुम्ही पेस्ट त्याची
हां
अ त्याच्यानंतर त्या कांद्यात आणि टोमॅटो त्यात थोडसं चार पाकळ्या लसून थोडसं आलं आणि कोथंबीर घाला
आणि ते पेस्ट करून घ्या त्याची. मग काय अ काय म्हटंला?
प्युरी करून असं भाज
हा प्युरी करूनच घ्या प्युरी करा त्याची. आणि त्या खोबऱेची सुद्धा बारीक अस म्हणजे पेस्ट करून घ्या.
हा हा
आणि कढईत थोडेसे तुमच्या अंदाजानं तेल घाला. थोडसं तूप असलं तर तूप पण घाला. आणि ती पेस्ट आहे ना ती पेस्ट पहिला टाका.
हां
आणि ती पेस्ट म्हणजे त्याला असं तेल सुट्टेपर्यंत थोडी पेस्ट भाजून घ्या ती. आणि त्याच्यानंतर मग त्या पेस्टमध्येच हे टाका. हंम चटणी टाका.
हम्
तुमची घरची असली तर घरची वापरा किंवा बाहेरून होय मिसळ मसाला घाला की अं किंवा विकतची असली चटणी तरी पण चालते. अंदाजानुसार तुमच्या. हा कटायची पाहिजे कारण मिसळला तर्री आली पाहिजे वरती. कटाची. हां, म त्यामुळ अंदाजान तुमच्या, म्हणजे तुमच्या घरात, कसं तिकट चालेल त्यच्या अंदाजानं, तुम्ही चटणी टाका त्याच्यात, आणि ती पूर्ण असं लालसर, म्हणजे तेलकट होईपर्यंत, भाजा. मग त्याच्यानंतर, अ ते तुम्ही, हे करा म खोबऱ्याची पेस्ट, टाका त्याच्यात.
आणि ते थोडंसं, मंद आचेवर शिजत ठेवा, तोपर्यंत इकड बटाट्याची साल, काढून घ्या. अन, ते पूर्ण मॅशरन, मॅश करून घ्या. मोडे आणि बटाटा, मॅशरन, मॅश करून घ्या, हां मिक्स करून घ्या, पूर्ण.
ह्म.
आणि, मग ते तिकड, पाच-दहा मिनटं, शिजून पूर्ण, हे झाले की, त्याच्यात ते ओता. अ मटकीचे मोड, आणि बटाटा मॅश केलेले ते ओतल्यानंतर मग, तुम्हाला हवे तशा पद्धतीन, तरी तयार करण्यासाठी एक साधारण, चार-पाच वाटी, कोमट पाणी करा. आणि ते ओतून द्या, त्याच्यात. शक्यतो मिसळला, ते पाणी ओतताना, कोमटच करा. कारण गार पाण्यामुळ, ते तेलकटचा, तरी येत नही त्याला.
हाका, त्याच्यामध्ये फरसाण का, पापडी वापरतात?
अ काही पण वापरा, फरसान वापरा, बारीक शेव वापरा किंवा पापडी वापरा, तुमच्या घरात ज्यांना, जे आवडेल त्याच्यानुसार, तुम्ही हे करा, आणि मग काय कांदा, बारीक-बारीक चिरलेला कांदा लिंबू, आणि त्यांना सर्व करा ते.
तसंच मला, पावभाजीची पण रेसिपी, पाहिजेल होती.
पावभाजीची रेसिपी, अ पावभाजीच्या रेसिपीला फ्लॉवर, वटाणा बटाटा आणि गाजर, अ गाजरचे अं?
सगळं मिक्स करून, घ्यायचं का पहिल?
होय गाजरचे साल काढा, बटाट्याची पण साल काढा आणि त्याच्यास ते थोडे-थोडे, बारीक-बारीक, क-काप करून, उकडत घाला, ते.
हं.
एक- दोन शिट्टी द्या, त्याला त्याच्यानंतर ना, अ सेमच मिसळला, जसं आपण कांदा, टोमॅटो, बारीक कट करून मंद गॅसवर, ते शालो फ्राय करून घ्यायचं, थोडंसं लालसर होई पर्यंत भाजून घ्यायचं, आणि त्याची प्युरी, तयार करायची. त्याच्यात थोडे, ओके चालतय
मला तेच, माजीची पण रेसिपी हवी होती, मिसळची पण पाहिजेल होती, म्हणताना म्हणलं, तुम्हाला ये येतीया बनवायला म्हणून म्हणलं बनवून घेऊया.
चालतंय चालतंय
तेचं झाल्यानंतर व्यवस्थित सांगतो घ्यां
ओके चालेल सांगा सांगा ओके
झाल्यां बनवूंन बघितल्यानंतर तुम्हांला कॉल करतो परंत आणि आम्हीं म्हणजे आमच्यां घरांतली त्यांना आवडली व्यवस्थित वाटली तरं परंत तुम्हांला फोन करूंन सांगतो. परंत मलां बनवांयला म्हणजे समजूंन घ्यायंला पाहिजे नई म्हणूंन मी बनवणांर होतो आंता मलां त्यांसाठी टी पाहिजेल होती रेसिपी मगं म्हणलं बघूंया तुम्हांला येतिया म्हणूंन माहिती होतं तुम्हांला चांगली बनवतां येतीया घरी बनवलेली तुम्हीं एकदां खाल्लेली नई म्हणूंन म्हटलं विचारूंन बघूंया
हां चालतंय की सांगा बरं बरं हां सांगते
हां. तेचं म्हणूनचं घरांतल्या मुलांना आमची आवडली आवडते नई तुम्हीं बनवलेली एकदां मुलांनी खाल्लेली म्हणतांना म्हणलं बघूंया अं करूंन तरी त्यामूळे म्हटलं पहिला भाज्यां आणांयच्या आहेतं मलां पणं
हां आंनिकी चालेल
म्हणतांना म्हणलं मिसळं तरं आंज बनवांयची होती म्हणतांना म्हणलं मिसळं बनवूंन घेऊं आंधी आणि उद्यांला भाजी पावभाजी पाहिजेल म्हणांय लागल्यांत सगळें म्हणतांना बनवूंन विचारूंया आंधी कसं कसं बनवतांय नाहीं तरं आपणं घरांत साहित्यं आणूंन ठेवायचं. नाहीं व्यवस्थित झालं म्हणजे म्हणूंन फोन केलेला
होयं बिघडल्यानंतर कायं सुचतं नाहीं त्यांच्यानंतर अधिक कन्फर्म करूंन घेतलेलं बरं असतंय.
हां त्यांत तुम्हीं केलेली आवडलेली मुलांना म्हणतांना म्हणलं बघूंया बनवूंन
ओके चालतंय की
हम्मं
चालतंय सांगा मगं बनवल्यानंतर कशी झाली आहे कायं तुमच्यां मुलांना आवडली कां ते पणं सांगा.
हां हां सांगतो की, पणं पांव? पांव आपल्यांला ह्यांचं पाहिजेत की, साधं पांव म्हणजे
शक्यतो, मिसळं सोबतं सांधे पावचं घ्यां. मिल्क ब्रेड असल्यांव तरं ते मिसळची पूर्ण म्हणजे, टेस्टं वेगळी लागूंन जाते आपल्यांला.
हां हां
त्यांमुळे सांधा जो मार्केटमध्यें आपल्यांला पांव भेटतोय नां, तोचं तुम्हीं वापरां.
आणि पावभाजी सांठी वापरतेला?
पावभाजी सांठी वापरतेला, तो पणं सांधा गोलपांव वापरा.
म्हणजे आपणं हां, म्हणजे जे बटाटवड्यांसाठी वापरतांत ते पांव.